हॅलो काय करायलय
नाय बसलेलो बघ आवरून जरासा
हम्म नव नवीन कोण खर हाय नवीन कोणती सिरीज आहे काय?
हाय की मा पाय आता आल्या बघ ना नवीन एक तीच बघून दुपारी दुपारी तीचं संपल्याव बघून
कोणतीे रे?
टीच यु लेसन लाईफ वर आहे भावा ती एवढी भारी आहे की नाही आजकालच्या पोरांना दाखवा पाहिजे बुआ सगळ्यांना अशी माझी इच्छा आहे.
हा
सगळ्या पोरांना दाखवाय पाहिजे ती वेब सिरीज
ह स्टोरी काय हाय त्याजी
स्टोरी कसा हाय माहित हाय. एक ब्युरो असतो. त्याच्यात काढलेला असतोय
हा कसला?
हा शिक्षणाच्या अधिकारांवर
हा
एक ब्युरो काढलेला असतोय. म ते कस असतय माहिती आहे त्येजा ती ज्या शाळेत समज आता शिक्षण व्यवस्थिततीन करत नाहीत.
हा
शिकवत नाहीत म्हण
हा
त्या शाळेत ती जात तो ब्युरो जातोय.
हा
तिथं बघत्यात कसं काय आहे ते व्यवस्थित हाय का नाही.
हा
ते बघितलं की ती इन्क्वायरी घेत्यात म्हणजे एक समज आ मन कस असतय शाळेत की नाबालिक असल्यामुळं त्यांच वय नसतय त्यामुळ त्यांना त्यांनी काय पण जरी गुन्हा केला तरी त्यांना गुन्हा दाखल होत नाही.
हा
होय की नाय
होय. काय तिला काय तर अठरा वर्षाची लिमिट
हा अठरा वर्ष आता पूर्ण लागतय मग ते कस असतय माहितीय त्या शाळेत ती जात्यात ती ब्युरो जातोय आता पहिल्या एपिसोडमध्ये काय ये. की एक शाळा हाय.
हा.
जिथं स एका मुलग्याला तिथले जी पोहरा असत्यात की नाही ती रॅगिंग करत असतात.
हा.
मग ते रॅगिंग करत असत्यात मग कोण कोणच येत नाही त्याला वाचवायला
हा.
म ते
त्याला नंतर तिथं त्यांना माहितीच असते की हा ह्या मुलग्याला असंअसही करालेत.
म्हणजे तेे बिवरो म्हणला असल.
ब्युरोमध्ये त्यांना सगळी माहित असतया की कोण काय? करालय कुठल्या शाळेत काय करालय काय नाही ते सगळ्यांना कळत असते त्या ब्युरो वाल्या एक त्यांच्यात मेन सुरुवातीला एकटाच असतोय.
हा.
कारण नंतर तिघंजण येत्यात एक मुलगी ईत्या आणि एक मुलगायेतोय त्या मुलग्याच डोकं तर कनी एवढं फास्ट चालते. म्हणजे त्याला सगळं हॅकिंगचा तेन विचार सगळे येत तेला कुठला पण काय पण हॅक करत असतय त्यो मग त्याच्यात पहिला एक त्याच कॅरेक्टर असते ना मेन आपला हिरो तो कसा मेन हिरो तो ऑफिसर असते आर्मी आर्मीत असतय त्यो
आणि तो जो मेन ते म्हणजे जो ब्युरो तयार करणार असतोय कि नायी तो मंत्री असतोय. शिक्षणाधिकारी ता
जे ब्युरो तयार करतय त्यो
जो करणारा असतोय त्यो
हा हा.
मग ते कस असतय. ति तयार केला का नाई त्याला दोन दोन वर्ष लागालेले असतेत ब्युरो तयार करण्यासाठी त्यांना मग ती तयार करतेत ब्युरो
ब्युरो तयार केला कि मग ते त्या स्कूलमध्ये जातेत.
ह.
आणि मग स्कूलमध्येध्ये एंटर केला गने तिथे कस असते तेच्यात ड्रग सप्लाय म्हण किंवा रॅगिंग म्हण. किंवा कुठल्या तरी सर असत क सरांना
अ म्हणजे राह व्यवस्थित राहू देत नाहीत मग पहिल्या एपिसोडमध्येध्ये कसा आहे. कि एका मुलग्याला रॅगिंग करत अस खर त सांगत नस. कुणाला कि मला ह अशी ह करालात हे करात ते करालात. त्यांच्या घरच्यांना पण म्हणजे हे केलेला त्रास झालेला असे सारखा सारखा त्याला मुलगला रॅगिंग न करायला.
हम्म.
मग त्यावर कस असते ती हा त्या मुलग्याच्या घर माह नंग क म ती पण जी पोरं असत की नाही ती गँगस्टर होणार असत. गँंगस्टर म्हणजे जी त्यांच्यावरची जे सिनियर असतात का नाही ती पैसे तेन चांगली कमाव लागते रे गँंगस्टरचे नून
हां
मग ते ते त्यांना ते व्हायचं असते मग ती बुली तेन करतात प्रत्येक बोरग्याला असं मग त्यावर तो आज जातोय आपला मेन हिरो येतो त्यांच्या स्कूलमध्ये स्कूल मध्ये गेला कि मग पहिला त्याला पुढ ते दिसते डायरेक्टर मग चौघं तिघं जण असत ना
हा हा हा
मग ते तिघ जणांचा एक मारत असे त्याला
हा
आणि ते पोरगा असते की नाही जे मार खाईत असते ते
हा
काय म्हणत नसते कारण की त्याला अगोदर कायत बोललेला असते वाटत तिनी माझ्या त लक्षात नाही पाहिला कायत केलेलं असं वाटत त्या त्यामुळे ते बोलत नाही कोणाला काय आणि बाकी बघत बसतत काय बोलत नाही त्यांना
हा
मग तो जातोय त्याला दिस बघित बघतोय तेव्हा मग ते एवढं मारताला बघून तो पुढे जाते त्याला एकच खाण्याने मारते
हा
मग कानाखाली मारली की मग ते जाऊन पडते आणि त्याला वाटते की त्या पोरग्यानेच मारलं कारण की त्या पोरग्याला मार म्हणालता त मार मार म्हणा मार म्हणून असं कनाली वाजून मार म्हणून एवढं केले आहे मी तुझ्याबरोबर तेचेष्टेत रे आणि मातेनं जर मारला की हि त्याला मारायचे
हा
ते जाते तेव आजू मारते त पडून उड उडून पडते असा आहे मग त्याच्यावर ती त्यांच्यावरती केस काय करू शकत नाहीत मग त्याला कसा अस ती स्वतः त्यांची परीक्षा त घेतात परत त्यां आणि त्यांच्यावर एक असते त्या ब्युरोवर त्यांना काही म्हणजे बंधन नस त्यांना ती मोठी आहे ती बारकी आहे ती टीचर आहे ते सर आहेत असं बंधन नसतात त्यांना म्हणजे कशाचीच बंधन नसत त्यांना पनिशमेंट ची म्हन किंवा शिक्षणाची वगैरे कशातच कारखी तो ब्युरो हा त्या आपल्या मेन हिरोला म्हणजे हे नसत तरी बंधन नसतात त्यांच्यावर काय पण जरी आपण ॲक्शन जरी घेतली तरी चालतय त्यांनी त्या मुलांच्यावर तसल्या त्या ब्युरोन - इ आर पी बी नाव आहे त्याच - एज्युकेशन राईट्स प्युरिफाईंग ब्युरो काहीतर अस आहे.
हा.
मग ती शिक्षणाच्या ह्याच्यावर आहे.
हं!
त्याच्यानंतर नंतर एपिसोड चांगले नंतर पाच का पाच साव्ह्याला एपिसोड म्हणजे ते एका स्कूलमध्ये ड्रग्स सप्लाय करत असतात. ड्रग्स सप्लाय मध्ये हा - ड्रग्स सप्लाय करत असत. ती एक मुलगी असत्याय तिला ड्रग्स देतात ती! आणि मग तिच्यावर रॅगिंग करत असेत, ती म्हणजे चौघ तिघ जण मुलं असतात. मे ना ड्रग्स धंदा आवडतो रे ती कर त्याला त्या एपिसोडमध्ये मग ती करत असत आणि ती चौव जण असत कि नाही त्यानचं कसं असतेय. ती शान्या काय पण करत असत, कुणाची पण गाडी चोरायची. पळवायची इकडे तिकडं फुटपाथ वरन पळवायची फोर व्हीलर. त्या गाडीतनं फटाकड्या फार वर्क चालू करायच्या फटाकड्या तेन वाजवायच्या. रॉकेट आपले असतात की नाही हा म्हणजे हा त्यांच्यावर म्हणजे अगोदर. अगोदर पण तिच्यावर भरपूर ती भरपूर वेळा ती. पोलीस स्टेशनमध्ये गेलेले त्यामुळे खरे ती नाबालिक असतात. त्यामुळे ते जोक् काय करू शकत नसते. हा भरपूर वेळा.
हा!
त्यांनी परत त्या परत त्यांना त्यांनाच नेलं सोडं आपल त्या मेन हिरो न.
हा!
पण ते त्यांना पण नंतर ती चिडवा लागली की, आम्हाला काय करू शकत नाही, म्हणून आणि त्यांच्यात ती मुलगी. या होती.
हं
तिला तिने दिलेले ड्रग्स. ते माहित नव्हतं कोणाला, तर त्या पोलिसांना काय वाटलं कि, हरवल्या त्यामुळे तिला. सोडून दिला मग नंतर. काल तिच्या हातावरती असे अ आ लागलेले खरचडलेले मन. आसयच. ते बघितल्यावर त्यांना मग संशय आला यांच्यावर. म ह्यानी त्या स्कूलमध्ये गेलेत.
ठुशय
त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवलं, आणि परत त्यांना आणून पकडलं. त्या मुलगीला मुलगी मुलगी सांगालती पण तिला. परत एका कपाट लॉकरमध्ये लावून लादुन किन असं हे, करायला लागले टॉर्चर कराय लागल असं आहे.
हा ती चार, पाच मुलं ती.
हा माझ तर मला ती एवढी भारी काढलीय माझ तर मत हाय ते पण असायला पाहिजे तसच. का ते बिवरोदा बिवरोदीनं काढायला पाहिजे आपल्या तर एवढी भारी आहे. आत्ताच्या मुलांना मो तस बघायला द्यायला पाहिजे. असं माझं मत. तः
इथं काय डेव्हलप करत नाय सोड लवकर.
होय बघ की. आपल्या इथ मर्दा आपल्या भारतात साधा स्पोर्ट्स नाय.
तेच की, स्पोर्ट्सला इ तर अजून काही करत नाही आणि ब्युरो वगैरे काढतात.
बघ की. त्याच्यातन आणि पैसा छापतील काय न काय तर कारण करडून. मला तर असं एक एकेदा वाटतेय भागा लास वस्तू मत
एक तर काय तुझ हम्. आपल्या इथ काय काढत नाही सोड.
हम्म आपल्या इत काढत्यात.
ते पैसा मिळाला की, बसा आहे, त्यांना.
होय.
काय पण करतो.
त्यांना काय फरक पडत नाही.
हम्म.
सध्या वहिला सांग केवढं मॉर् ठेवलात.
होय
इकडनं पैसा द्यालात आणि तिकडनं वैसा घेलात
हम्म
असंच काम चालू आहे यांची
हो
शान्या पाऊस पडला गार सगळं वाटाले टेरेसवर बसलीवरग पाय सुंद पडलेत गर पडल्यात बघ
हो श इकडं पडायलाय ब जास्त
कुठं
आपले कोल्हापुरात इिकडे शता मार आ पाऊस नाही बारीक एकदम पडायला मुडसिंगी होय तर मग अशा आतरा्याचा फ आतऱ्याचा फोन आलता
हा
तुला लावायच्या आधी चालत त्याचा फोन त्याला विचारलं ते काय त्याला पण फीचा मेसेज आलाय बहते
हा
ते विचाराल तर कधीपर्यंत भरू
हा
मी म्हणलो एक दोन दिवसात भरून टाक म्हणलो लगेच
हा
म विचारल पाऊस आहे का नाही तिकड ते म्हणते सकाळपसून जरा जरासच पडायला लागलाय म्हणते
अरे तुला आला फिचा मेसेज
मला अजून आलेलं नाही
नाही याला
नाही काय माहित
थमशने मी बी बरोबर घेतला न का मी मी बीच सिलेक्ट केलेय पण मला डाऊट आला इतक्या लवकर आलाय म्हटलं तुमचा नाही माझा कसा काय आला
अरे अत्र त्यांचं मी स्वतः केली तर ऍडमिशन सिलेक्ट केले त्यांचे आणि तेच कि त्यांच माझा नंतर झाले तरी आलाय त्यांना मेसेज मला अजून यायचंय कॉलेजमध्येध्ये विचारल्या म्हण कॉलेजमध्येध्ये विचारलं म्हणत ती अजून ऑफिस व्हेरीिफाईड झालेलं नाही एकेकांचं
बीएस सिलेक्ट केला र मी स्टॅटिस्टिकल टेक्निकस फॉर बिझनेस आणि इंग्लिश फॉर एम्पलॉयिलटी
तेचकीी
तोच सिलेक्ट केला मग माझा आलं मी भरून टाकतो नंतर मला सांगा पैसे टाकायच होात लक्षात नाही टाकतो थांब भरतो थांब लगेच मग भरतो लगेच थांब फोन लावत तुला भरून झालं की चालते ठेव काय